हॅलो, का गं आवाज कसं काय येत नव्हता?
ते, मध्येच बाबाचा फोन आलता.
अरे, मी तेच म्हणलं, मला आवाज कसा येईना नई यांचा.
हा, ते मधीच वापस फोन आलता.
मी हॅलो हॅलो करू राहिले अन, कट केला हुता का काय तू?
नी कट झालता, ते बाबाचा फोन आलता तर.
कट नई करायचं ना गं, चालू ठेवायचा नं यडं!
अन झालाच तो.
अं, हं. मी म्हणलं, आवाज कस काय येईना लई कमी?
काय करते, नई अजूक, भांडे?
हा. तुमची जेवणं नई झाले?
आं हं.
कमून उशीर केला?
आमचेही फोन लावून झाले.
हं मग फोन तू लावत असन ना, तर मग मी लावतेय.
मीच लावतेय अन मीच बोलतेय.
स्वयंपाक नई केला मग?
पण स्वयंपाक केला होता.
आ?
मम्मी यायच्या पहिले, स्वयंपाक केला होता.
काय केलं?
खिचडी लावली होती.
मी बी, खिचडी केली नी, पोळ्या केल्या थोड्या. अं. आमच्या छोटूला खायची होती म्हणे, तिनं दिली नई म्हणे खिचडी, आपल्या घरी कवा खाती म्हनी. दीदी म्हटलं आवो, ती नी, छो... थोडीच करल होती. आसं आंग दुखू राहिलं, सर्दीनं डोकं बी. तर काई तर सुधरतं का नाई कानू झालं का रेखा ताईचं?
झालं का गं? नई गं, राहीलं उद्याच्या दिवस अजूक.
हा का?
हम्म.
हा. अं, कोणा कोणाला लावल्या वं नंदाताई?
त्यालाच लावले आता, पाच झाले रेखा ताईला. तुला करून घेते आता. आणि मग म
मै दोन, मै दोन होईल होते ना?
हा ना, मुन्नीला लावीते.
हा.
आणि मुन्नीला लावले का, पूजा लावीते त्या.
हा, गीताबाईला लावा.
हा.
हा.
ओ, तुमच्या कडून स्नॅपला स्टोरी पडायली वाटतं आपली.
मई?
आपली सगळ्याची.
अरे माया कडून नाही पडेल, मग ती छोटून टाकेल दिसतं.
तुमच्या फोनमध्ये?
हा. ते नाही पहिल्यांदा मी स्वयंपाक करायला लागले ना, तेव्हा फोन घेतला होता मी चार्जिंग लावला तरी. तेरो त्यांच्याकून, नवीन फोन कायला घेतला? घेतला म्या त्यांच्याकूनच.
तुम्ही ये, मी आपण तो चौघं फोटो नव्हता काढला का, त्यो फोटो आहे.
अरे! हे न जवे.
तुम्ही आता पाहिलं?
ह का, मी काही पाहिलं ना, मी फोनच नाही यूज केला आणखीन. पाहते ना मी.
बघा ना. नाही. निस्त फोटो आहे.
ह का मग कानू गड्या मग पडला बिडला का काय काय माहिती?
पडलाच असल एखादं
स्टेटसला का स्नॅपच्या?
स्नॅपच्या हां.
हा का? हम्म. आणखीन एक कर मला आता.
तुमची पहिली किती? की दो
एक अजून. दोन अन आता पहिले-पहिले दोन, केलें न तुवा आता याच्या आधी? ते एक उचलला आणि कट केला तवा तो शून्य कॉल धरला असंल ना त्याना.
हा.
आणि आता नंतर, बाबाचा आलेवर तेव्हा त्यो बी कॉल धरला असल, त्यो आ?
तो बी शून्यच धरला.
त्यो, त्यो पण कॉल अन आता ये एक मला पाच होऊन जाते वाटतो ये आता ये धरल्यावर.
मम्मी
मग आणखीन एक कर, लागलं तर मला. काही नाही व्हत. मी आता पाच-पाच सहा-सहा केले.
बरं बरं.
काय होतय तरी? जेवण करून घ्यायचे ना? फोन चालू ठेवायचा.
क का आता कोणला
लावाना कोणाला बी लावाना आता मइ मग का मला एक करा आणखीन इनन मग कोणाला लावा. आता एवढ्या रात्री काल लावीत बस. त्या त्या पूजाताईला गीताबाई लावा लागलं त एक-दोन गीताबाईचे भांडे कुंडे आवरुस्तवर. तिला म्हण नुसतं चालू ठेवा म्हणा फोन नाही बोलत तर नाही बोलत चालत नाही बी बोललं तर.
नाही हा एवढ रात्री काय झाली? आठ वाजल्यात आताशी साडेआठ.
हा ते मंग गीता तइला लावा ना?
हम्म बर.
काही नाही होत नुसतं चालू बी ठेवला त चालत त्यो फोन. बोललं नाही तरी चालत.
हा हा.
हा.
ती मुन्नी बी हायना त्याच्या मध्ये.
हा हाय ना.
ती मुन्नीला पाहते आता करून.
अरे बाबो. हा. बई मी सूला बसले ना मस्त बाई ग घुस होती. सुला बसलं केवढा मोठा साप आलता बाहेरन, उजुन गेला मधी तव्हाच.
अरे दे कुढा?
हित मोरीत ना पाहिले. तरी सहा साडे सहाला. आता बाहेरच नाही येंटी माल कितीबी वाटरलं त्याचं.
हा ना? त्यानं मस्त दोन जीभा काढल्या तर बाहेरून बाहेर आल होत. लगेच दर्शिक तोंड मी म्हटलं बेंडकुळी काऊन पाहते तर साप.
मंग काढाला लावा ना कोणला.
हा कस काय निघन त्यो माणसं पाहिला नाही शेतातून आले तेव्हा नीट कसं म्हणलं साप तिथं. ते आणि ते हा ते एका जागी बसतो मग.
बाई हे दहा मिनट लईच अवघड आहे.
हा ना कबर बई टईमिंग बलत.
नाही चालू
काय आलं?
त्यांनला म्हणलं जेवणं करून घ्या. तुमचं जेवण झाले?
हाऊ का? जेवण झाले बाई आमच्या सगळ्यांचे. जेवण झाले. सार आवरलं मग आता. तरी मी कवाच्या कवा लागले खिचडी टाकली जिवावर आलत तर.
मग चार पाच सहा पोळ्या केल्या. नुसत त्यांच्या दोघा तिघा पुरत्या. डोक तर एवढं दुखलं ग माझं.
कस काय ते?
हा
कस काय?
सर्दीन ना ग हे लागलं आणि धार
झाले भांडी घासणं
हा भांडी झाली माझी.
ह्या कार्टिन साऱ्या घरात शेंगदाणे करून दिले होते. उठना.
कोणा
सॉरी नाना तुम्ही आला तवा शेंगदाणे पांगून दिलती तिनं साऱ्या घरात राग आला तिला कायछातं
तिच्या आजी पशी बशली हुती आम्ही आलो तवा
तवा हा तेव्हाच मायाकडे घेऊन आलती ती शेवदाने तिम गबश नंतर काय फोनावर बोलु राहीले मी
ते का
पिचडीवर आर्जसून जात असन तेन सारे आय नात
पण आम्हाला कितीक लागतस
हा गोळीची गरज नाही.
हा
हा
झोपू जी शंभे
का ओ तिथं मच्छर अगरबत्ती पहिली बी हुती ना तिला आवाचीन मग कगलेस मच्छर झाले आता
हा बाई
तुमच्या घरी नाय का
आहे ना म आमचं घर कशाचं आय
हा
म या अशा डासा त्या फॅन चालू असलं इथं तुमचा तर फॅन बंद ए ना
हम्
हम मच्छर कॉईल काही गुड नाईट आनली का
मच्छर कॉईल
आनायले का
हम्म
हम्म
हा जेवण कर गं
करा करा चाललो मी.
काय खाल्लं?
खिचडीन, पोळी, चटणी.
हाव का?
हा.
भैय्या आपुण नव्हतो गेलो तुमच्या औडावत त्या दिवशी.
कुठं गं?
गवळीत.
त्या दिवशीस काटा घुशला आज इतका दुखला डायरेक्ट मला चालताच नाय ओरडले मी.
हा का बाद लावले त्या दिवशी का?
हो.
हा.
मी जरा वेळ येतो.
मला तर आज असे चक्कर आले आणि सुरला आज काय गळून गेले काऊन गोण.
कस काय? दवाखान्यातून नेलं मग जाऊन.
हा आत्ता नाय बाई. तेन सकाळी नाही बरं लागलं तर जाईन जानचे मला असं चक्कर आल्यानेच होतं.
अशक्तपणा आला त्यो.
हा ना एक तर किती रहायचं घरी काम नव्हतं ना आता कामाला लागले ते कामाच्या अनसनसनात. करवलं कोण बाई.
हा.
पीच
शंभीचा मस्त! फोन पाहात चालू काम
हो का?
अ किती? मिनिटं झाले ग
अकरा मिनट झाले डरेक्ट.
अकरा झाले काही नाही जास्त झाले चालत. ते कर ग मग परत लाव एक कॉलवाला. हॅलो.
अ
परत लाव म्हनलं एक मला.
बरं बरं लावते दोन मिनिटात.
हा. ह कर तिकडन कट.